हॅलो
हॅलो
काय करतोस रे?
काय नाही काय काय करतोस काय डायरेक्ट विचारतोस काय किती दिवसांना आठवण झाले माझी
अरे का अरे कालच केलेला भावा तू काल स्वतः बोलला होतास तुला रात्री करत तु म्हणुन
अरे होय पण अरे काल केला होता असून काल काय किती बोलला जरास बोलास आणि ठेवलास आसं होत
कोण मी ठेव मी ठेवला की दुरेवला तू काय बोललास घरच्यांना कॉल लावतो नंतर लावतो रिटर्न तू लावलंच नाहीस म्हट झोपलाशील मग
अरे होय पण त्याच्यानंतर तु नंतर करायला पाहिजे होता कॉल
अरे बा अरे मी काय बोललो आता तुला
कामात होतो मग बोलो तु करायला पाहिजे होता.
अरे आपण वेळ पण झाला होता खूप मला वाट झोपलाचशील कारण तेव्हा तू घरी होतस ना मटला आ झोपलाचशील.
आणि नंतर. तुला मी करायचा विचार केला होता पण नंतर मला वाटलं तर तेवढा लेट झालाय तू पण जोपलाशील काय एवढ मण नको करूया असा विषय झालाा त्याच्यानंतर दिवसभर बघतोय. हा दिवस बर बघतय कॉल इलो इलो बघूया.
अरे काय मग आणि तु बोलतेस बोल मला आठवण नाही म्हणून
हुम्म. हुम्म मग बाकी काय बोलतोस राहून देतो विषय हुम्म.
हायस कुठे कॉलेजला गेलेलंस परीक्षा आल्यात ना.
परीक्षा एक्झाम चालू आहे तू का नाही ला आज
मी अरे काय अरे जरा बर नव्हतो रे.
बरं नव्हतोय अरे आज घेतलाय ना याचा. अ पीओसीचा आ झाला एक पेपर.
हा.
काय घेतला इंगले मॅम अ जे अ ज्यांना म्हणजे होय मॅमने घेतला. एकदम स्ट्रिक्ट मध्ये घेतला आणि बघायला नाही इकड तिकडं कुठं बघायला नाही.
हा.
हा अभ्यास करणारे एका बाजुस बिना अभ्यास करणारे म्हणजे ए इकडे तिकडे बघणार ते एका बाजुस असं सगळे.
बरं आहे मी आज आलो ना मग मी कायच केलेलं नव्हतो तरी.
मग आणि आम्ही काय आम्ही पण एका बाजूस. इकडं इकडे तिकडे बघणारे असं लय लफ. झालात आणि मॅम म्हणे अशा त तुम्हाला अभ्यास कराय सांगा. त्याला अभ्यास नाही केला अशा तशा खूप बडबडत होता सगळ्यांना
एकट बरोबर ना बोलले मॅडम.
हम्म. म असशा बोले आणि अरे सर्वांना विचारीत. अ मला अपेक्षा नव्हती तुझ्याकडून तू असा करशील तसा करशील अशा मया बडबडत ना. सर्वांना बडबडत मला वाटलं होतं तू अभ्यास करशील म्हणून. असं तस ना. असा झाला विषय त्या बदल्या आता स्टे स्टेशनरीच्या. हा त्यामुळे स्टेशनरीच्या पेपरला जर अभ्यास करत होत हा.
आणि त्यात अजून मी वडा खाल्ला असता मॅम कुंब.
म
नाय.
असा झाला विषय हम्म आता आहेच. कुठं आता आहेस कुठं?
कामावर.
कामावर आहेस नाही काय.
हाव कामावर हाय हम्म हम्म हम्म. जेवलू. तू जेवलास?
मी जेवलो बाबा.
हम्म
जेवलो जेवलो. कुठं पंपवर काय बोललास?
पंपावर काम करतो रे?
हा हा
हम्म हम्म. उद्या कोणता पेपर?
असं आहे काय आता मग उद्या उद्या येणार हायस, उद्या आपला. याचा आहे बायोलॉजि चा बायो, केमिस्ट्री. किती ते पर ते सर बोललेत की साडेदहा ला या म्हणून. साडेदहा ला ते घेणार आहेत. आपल्याला दहाला तरी जायला होय, सव्वा दहाला जायला पाहिजे तिथं.
अजून एक्झाम डिपार्टमेंटची सही पण नाही घेतली रे.
हम शिक्का ना आम्ही कुठे घेतलेला आहे आम्ही पण नाही घेतलेला आहे ते नाही. हो नाही घेतला कोणीच नाही कोणालाच नाही दिलानी.
होय काय.
हम्म आज पण गेलो होतो आज पण नाही दिलानी.
का रे.
नाही एक्झाम डिपार्टमेंट च नाही बोलले ते आधी नाही नंतर देतो म्हणून बोलली ते.
होय काय.
असं होय.
नंतर कधी काय आता सेमिस्टर सेमिस्टर वेळी देत की काय.
हम्म तेच बोलला सेमिस्टर वेळी देतात की काय. की काय तेच बोलल मनातल्या मनात रे सेमिस्टर वेळी देणार की काय नंतर देतो नंतर देतो म्हणून.
तेच ना नंतर आणि आपल्यालाच ओरडतील बोलून दाखवतील आपल्याला तुम्हाला हे कराय काय होतं म्हणून.
होय तेच आहे
म काय बोलणार ना बरोबर नाय रे ते
होय.
आम्ही एवढं करणार आम्ही हे करणार तुम्ही नंतर बोलणार ऐन टाइमला बोलणार. तुम्हाला करायला काय होतं टायमावर
हा मग तेच आहे ना, हम्म. नाही रे नाहीय पटत.
म
हम् मग काय हम्म
आम्ही येणार तुमच्याकडे तुम्ही ऐन टाइमला बोलणार की देणार नाही सही असं तस स मग
तेच आहे ना रे नाचवत बसतात रे म नंतर या उद्या या उद्या बोलणार नर तर संध्याकाळी या संध्याकाळी गेलावर बोलणार परवा या असं करत राहतात रे ते
मग तेच ना
हम्म तोच आहे विषय
बरोबर नाय रे ते हे चुकीचं आहे.
चुकीचंच आहे.
म
आणि एक्झाम पण आता वरती घेणार आहेत वाटतं सेमी याच्या एक्झाम डिपार्टमेंटचा हॉल आहे ना ह्या
ह
एक्झाम डिपार्टमेंट आहे ना त्याच्यासमोर काय माहिती कस काय घेणार आहे ते सरांना खालती यायला सारखे लागेल ना एझाम एक्झामची हेेत ना ते म्हणजे काय बोलतात हा एक्झामचे इंचार्ज काय इचार्ज नव काय बोलतात त्यांना
अरे ते हे सुपर सुपरविहजन ला आहेत-
सुपरविहिजन ला नाही रे परब सर कशावर आहेत ते एक्झाम एक्झामचे काय बोलत एक्झ सुपर्व्हिजन ला हे अ पूर्ण हे करतात रे सगळं एक्झामचं सगळं बघतात त्यांना काय बोलतात ते
सुपरव्हिजन रे
हा ते त्यांना कस खालती यायला लागेल ना म सारखं खालती वरती परत खालती वरती म्हणून ते बोलल्यात वाटतं वरतीच घेऊया म्हणून असा आहे त्यांचा विषय
आणि तुम्ही हो बोललात
अरे हो कुठे काय मेसेज मेसेज टाकला नाही ग्रुपला असं असं आहे म्हणून बोललो बघुया होय
बरोबर ना मग केले सरांनी विचारा पाहिजे ते पोरांना पण
हम्..
बर तुम्ही तिथे जाणार आहेत का, की नाही..
हा तेच पोरांना विचारय पाहिजेअरे एवढे.. कोण कशाला आर खालती एवढे चांगला असताना वरती परत बोलवला नाही कशा म्हणून
आणि वरती कोण नाही कोणी कोण नाही कोणी येत राहणार टीचर वरती तिथं स्टाफ रूम आहे ना त्यांचा कोण नाही कोणी येत राहणार सारखे होय आणि आणि कस काय लिया देतय काय माहिती असायमेंट असाइनमेंट तीन चार पाच ते बघून या म्हणून सांगतलेले आहेत
तीन चार पाच असायमेंट
हा तिसरी, चौथी आणि पाचवी
लिहिलेस तरी का असाइनमेंट्स?
काय माहितीय कोणी लिहिलं नाही, कोणी नाही लिहिलं नाहीत.
मग, कसं लिहिणार मग?
हम्म.
लेट दिलं सरांनी पण आधी दिले असते तर काय झालं असतं.
होय. बघूया आता तिथं लिहायला देत्यात काय.
सर पण वेड्यागत करतात कधी तर आता मॅन्यूल लिहायचं अजून तू तूझ झाले ऑफ तूझही झालं माझ बायोकेमिस्ट्री लिहून
बायोकेमिस्ट्रीच माझं झालंय रे पण आता विषय काय झालाय अ
हां.
बायोकेमिस्ट्रीचे ते तीन पाठवला नाही ते मागून की पी ओ सी चे?
बायोकेमिस्ट्रीची.
बायोकेमिस्ट्रीचे आहेत की? नाही नाही आता मागून पण पाठवला आणि ते. तीन लिहायचे आहेत तीन. बायोकेेमिस्ट्रीचेच असतील वाटतं. तीन बुक पाठवून पाठवला न्हवं ते सात, आठ, नऊ म्हणून. बायोकेमिस्ट्रीची आहेत वाटतं.
बा बायोकेमिस्ट्री सात, आठ, नऊ बायोकेमिस्ट्री त्यांनी सहा, सहा पर्यंतच्या आधी पाठवलेले ना ते.
हा, ते आधी पाठवले सहापर्यंतचे. हा. बायोकमस्ट्री, बायोकमस्ट्री हां! ते पुढचे लिहायचे आहेत, ते पाठवलेत ते. बाकी झालेत पाठचे सर्व. हम्म.
बरोबर.
हा, आणि आणि चि बीचे डायग्रॅम आहेत त्या पण काढायच्या आहेत.
त्या मी अजून काढलेल्या नाही, कायच केलेलं नाही त्यातला अजून.
हम, त्या पण हार्ड आहेत लय काढायला. खिचकट आहेत एकदम. होय. असं आहे. बघूया आता काय कसं होतंय.
बघाय पाहिजे आता उद्या काय करायचं ते.
हम्म, बघायच पाहिजे. बघूया कस उद्या काय एक्झाम कशी घेतयत काय घेतयत सर. सुपरव्हिजन कडक घेतात की काय घेतात बघूया आता कसं ते.
आता आपण त्यातलं काय लिहिलेलंच नाही मगता करणार काय?
मग तेच आहे ना रे, काय लिहलं नाहीत काय नाही. म? हा.
उत्तर तरी काढली असतील ना ईशान ने वगैरे?
ईशनने नाही काढला नाही, ईशनला पण नाही, भेटतच नाही कुठं कशाना काढयची काय करायची. त्या मंथन पांचरणीतिनं बघितला नाहीत वाटतं? त्यानं काढला ग्रुपला पाठवला नाही वाटतं त्यानं काहीतरी. तीन, चार, पाच म्हणून मंंतन हा पांचाळणी.
ती मी बघितलेला नाही अजून ग्रुप फोन करून.
हा.
हम्म, त्याच्यामुळे एवढं माहित नाही रे मला. बघायला पाहिजे कुठं काय पाठवलंय ते.
हा. म.
मग, जेव जेवायला काय होता आज?
आज जेवायला बघ मस्त पैकी हे होतं आज, चिकन होतं. चिकन, चिक्न आणि रसा. आज काय माहिती कसं त्यांच्या मनात काय आलं त्या आज चिकन केला नाही. मारी हो.
अरे वा.
हम्म कधी नाही करायचे पण आज कसं काय. तल पण आज कसं काय केलं आणि काय माहिती नाही. कसं मॅनेजर का. हम् मॅनेजरच्या कस मनात त्याला काही माहिती नाही आज चिक्न करू घ म्हणून चिक्न घ्या ना कधी नव्हती-
होय काय.
हा.
भारी ताव मारला असेल मग?
हा, चिकन वरती तर हा, चिकन असल्यानंतर काय विषय आहे. ताव मारायचाच. हा, असं आहे. हा.
हो मग आता आपल्याकडे उत्तर नाही काय नाही उद्याचं करायचं कसं?
आ. आता बघूया आता तिथं गेल्यावरच काय ते आपल्याला समजेल बाकी काय नाही. काय बसून नाहीच लागणार ह हो तेच आहे कार का सर जर सांगले ना त्रिपरजनला तर तिथच थांबले बसून राहिले. तर इकडे तिकडे बघण्यासारखं पण नाही काय नाही. मग लिहणार -लिहणार काय आपलं तर काय बघतलं नाही काय नाही.
होय.
मग असा विषय झालाय.
बघू आता उद्या कायतरी आता.
बघूया काय ते.
हम्म. पर्याय नाही ना आपल्या शेवटी तस पण.
पर्याय नाय.
कारण आपण आता अभ्यास कर अभ्यास करण्यासारखं पण काय ठेवलेल नाही. एवढ्या लेट दिलं ते पण कसं लिहिणार मग एका दिवसात काय होत्या पूर्ण एका दिवस होणार का सांग मला?
ना एका दिवसात काय उडवेल आणि आणि आता म्हणजे एका दिवसात म्हणजे एका दिवसात तीन असाइनमेंट कश आहे तू करशील मला सांग?
तेच ना अरे एका दिवशी एक असाइनमेंट पण पूर्ण होत ना ती पण अर्धी -अर्धी जाते. उत्तर शोधायची मग लिहिणार आम्ही परत त्यांनी काय- काय चुक्या असणार ते सुधरवणार.
त्या सुधरवणार असं आहे ना.
तेेच ना मग कधी करणार सांग मला?
कधी करणार एवढं काय हम्म.
म.
आता बघूया तिथं गेल्यावरच कसं काय ते समजल सारा सरांना पण विचारायला पाहिजे सर आता एवढं कसं आम्ही करणार आहे. आम्हाला एवढं जमणार नाही आता एका दिवसात आम्हाला तीन असाइनमेंट कशा एवढ्या करायचं जमतील थोडंफार बघाय द्या काय बघू आता.
शक्यच नाही जमणारच नाही रे आपल्याला एवढं ह. तुझ्या आणि माझ्या आले काय.